हॅलो!
हा बोला की.
अ काय चाललंय?
काही नाही असत त स्वयपाक पाणी वगैरे.
अच्छा अच्छा जेवण वगैरे झालं?
हो चालू आहे बनवतीय.
हो का? सध्या दुधाच पनीरच बघतात तुम्ही सध्या टीव्ही ला किती येते भेसळयुक्त दूध. पनीर अस म्हणा म्हणजे आता अन्न पदार्थ जे करतोय जे आपण घरा शिजवतोय ते सुद्धा पैसे देऊन आणले तरी अ कितपत खात्रीने ते चांगले आणतो हे आपण आता सांगूच शकत नाही असं झालंय सध्याच.
तेच ना आणि सगळ्यातच झालंय म्हणजे फळांना इंजेक्शन देऊन पिकवतायत, भाज्यांना ख त मारताय दूध, पनीरच सेम म्हणजे काय खायचं आज.
काय खायच हो बरोबर आहे मध्ये नाही का मागच्या महिन्यात ते अ कलिंगडला इंजेक्शन देऊन लाल केले. तोच खाल्ले ते बरेच लोक ऍडमिट त्यामुळे.
आणि त्याच्यातली एक फॅमिली पण पूर्ण गेली असं पण आलेलं की त्यांनी बिर्याणी खाल्ली आणि पण ते कलिंगड खाल्ल्यावर एकाच कुटुंबातले चौघ जण गेले.
बरोबर आहे बरोबर म्हणजे आता अनन प लोक बाकीच्या गोष्टींमध्ये भेसळ करत होते, भ्रष्टाचार करत होते तिथपर्यंत ठीक आहे पण आता ते दुसऱ्याच्या जीवावर उठलेत अन्न पदार्थांमध्ये पण भेसळ करून ना असं झाले.
तेच ना आणि कुठलाच असा एकही पदार्थ उरला नाहीये की त्याच्यात भेसळ नाही म्हणता येत नाहीये अगदी तांदळांमध्ये पण प्लास्टिकचे तांदूळ मिक्स केलेले मागे रेशनिंगचा तांदूळ जो आला होता गरीब लोकांना वाटतं.
तर ति तिथं पण अस झालेलं कि तिथ ते लोक म्हणजे मी आदिवासी पाहड्यांवर जाते काम करायला. तर तिथं त्यांनी सांगितलं की प्लास्टिक चे तांदूळ आले म्हटल तुम्हाला कसं कळलं, कसं ओळख तर म्हणे आम्ही रेशन वरून आणलं पण ते धुवायला गेल्यानंतर ते असे वरती तरंगतात. जे ओरिजिनल तांदूळ खाल्ली आणि ते प्लास्टिकचे तर म्हणे मग ते भिजत पण नाहीत. मग त्यांनी ते खूप वेळ पाण्यात ठेवून बघितलं पण ते भिजतही नाही आणि सरकारने त्याच्यावर असं हे सांगितलं की आम्ही त्याच्यात प्रोटीन घातले म्हणून ते तांदूळ तसे आहेत. पण प्रोटीन घातलंय तर मग ते पाण्यात विरगळाला पाहिजे किंवा शिजायला पाहिजे. शिजल्यानंतर पण ते रबर कस ताणतो तसे ते ताणत होते म्हणजे कुठेच काही सुरक्षित राहिलं नाही. तर ते गरीबांच झालं तस. पण आपण पैसे देऊन जे आणतो तो पनीर वगैरे मुलांच्या आवडीचं असतं किंवा तूप आपण दररोज खातोच त्याच्यात पण मग. प्रत्येक शहरात
किती प्रमाणात करायचे त्याचं पण मर्या दा राहिली नाहीये की बाबा आपण दुसऱ्याच्या जीवाशी खेळतोय किंवा त्याचे परिणाम काय वाईट होतील किंवा आपल्याच घरातल्यांनी ते खाल्लं तर काय याची भीती सुद्धा नाही ना माणसांना राहिलेली.
हंम्, आणि एखादा माणूस समजा टेरेस गार्डनला भाजी बीजी लावू शकतो. तो, पण तुम्ही तर क काम करणार वर्किंग जो वुमन वगैरे असेल, त त्या काय गायी म्हशी पाळणार का घरी?
नाही -नाही बरोबर अ आणि हम्म
हम्म,
टेरिस गार्डन पण करायचं बोललं तरी त्याला तेवढा वेळ ला आपल्या कडे पुरेसा नाहीये ना, जागा हवीच, वेळ पाहिजे.
असल टेरे त असेल असं पण नाही ये, मग ते फळना केमिकल पावडर लावता हे कर
फळांना त काय फवारण्या विचारूच नका. म्हणजे किती फवारण्या करायच्या, याला लिमिटचं राहिलेलं नाहीये लोकांना. आज जर म्हणजे पूर्वी चार- चार महिने आपल्याला भाजी येत नव्हती. आता महिन्या भरातलं पेरल्यापासून महिन्याभरात काढायला येते, अशे आता वेगवेगळी औषधं निघलेत. कि ते टाकून तेवढं पटपट मोठं होऊन आपल्याला बाजारात येते, आंबे साधा आपण बघितलं त पिवळे आंबे दिसतात, पण घरी आणलं तर किती तरी खराब ते कारपेट मध्ये म्हणा, इंजेक्शन घालून पिकवलेले त्याला चमक येण्यासाठी, कलर येण्यासाठी.
ते तुकाराम मुंडेंचं गाजतेयं ते जे छापे टाकतात, आत्ताच त्यांनी मुंबईला अं पासष्ट लाखाचे आंबे जप्त केले धाड टाकून, जे पावडर लावून केमिकल लावून पिकवले जात होते, की त्याच्यामुळं कॅन्सर होतो लोकांना. मग आपण हेल्दी राहावं म्हणून आप पण दूध, तूप, फळं खायला गेलो आणि त्याच्यात जर कॅन्सरचे बीज असतील तर माणसानी जागाव
जगावं कसं, आत्ता मध्ये मध्यंतरी मी सतत ते बघत होते कि अं भाज्या पण आता काय करतात, व्यापारी लोक भाज्या घेतात दिवसभर त्या भाज्या जर का विकल्या नाही गेल्या, तर त्या शिळा्या झाल्यासारख्या होतात. ना दिवसभर उघडावर रा ते आता ऍसिडच्या पाण्यात टाकतात, आणि परत भाज्या टवटवीत करतात. सडलेले टोमॅटो वगैरे सगळे परत किंवा एकदम कच्चे हिरवेगार टमॅटो पाण्यात टाकायचे आणि एकदम लाल भडक करून, कलर चेंज करून घ्यायचे आणि आपण काय म्हणतो, ताजे त ताजे त चांगले दिसतात. म्हणून घ्यायला जातोत. आणि काय केलंय त्यांनी शिळ्याचचं ताजं करून आपल्याला दिलंय परत.
हो-हो, आणि हे तर कच्च्या बाबत झालं. आता आमच्या इथे एक मोठं भाजीचं दुकान होतं आणि ते सगळं असं सडलेल्या भाज्या वगैरे का ट्रे मध्ये ठेवायचे साईड ला. तर मी म्हणायची हे तुम्ही का गोळा करता हे, फेकून द्यायचं ना तर गुरं वगैरे आले त्यांना घालायचं. तर म्हणे नाही ते लागतात आम्हाला, त्यांनी का आम्हाला सांगितलं नाही पण असं एकदा चालता- चालता बघितलं त मोठ मोठ्या कंपनीचा कॅनटीनवाला ज्याला मी ओळखतं होते की तो कॅन्टीन चालवतो. तो त्या सगळ्या सडलेल्या भाज्या घेऊन गेला, आणि मग मी म्हंटलं की हयाणी का नेले टेम्पोत भरून, तर म्हणे म कोणाला सांगु नको, पण त्याच्यात ते ग्रेवी मसाले वगैरे टाकले की, काही त्या माणसांना कळतं नाही हे सडलेले भाज्या हे त. त्या मसाल्यांच्या चवी खाली ते सगळं झा जात म्हणे ते तेवढं मग मोठमोठ्या हॉटेलमध्ये पण तेच करतात.
तेच हो म्हणजे आपण बाहेर जेवायचं अवघडे आणि घरात करायचं म्हटलं तरी बाजारातून आणायचं काय. तरी प्रश् आहे म्हणजे मुलांना जे आपण म्हणतो पौष्टिक खाण देतोय पौष्टिक पण खरंच ते पौष्टिक आहे ते आता ह्या मुंडे्यांच्या ज्या छापा चालू आहेत त्याच्यात सगळं उघडं पडायला लागले की कुठं-कुठं काय-काय आणि किती प्रमाणात बस भ्रष्टाचार चालू आहे.
फक्त आता एवढंच की त्यांना कोणी अड कटी करू नये नाही तर चांगलं काम करणार आहे सगळ्यांना मध्येच काहीतरी करून ब्रेक लावला जातो.
बरोबर आहे. पण आणि लोकांनी सहकार्य जर केलं सामान्य लोकांनी जर अस सांगून दिलं की बाबा इथं असं चालू आहे तरी पण तसं माहिती होतं ना की बाबा हिथ गैर प्रकार चालू आहे किंवा दुधाच्या बॅगांमध्ये पण आपण बघतो कितीतरी दुधाच्या बॅग फोडून ते दूध मिसळून त्यात काय-काय पावडर टाक ऊन परत पॅकिंग करून आणखी आपल्याला ते दूध पेसा त दूध पोहोचवलं जातय.
जसं अनुभव मला आला की मी नेहमी पॅकेट आणते दह्याच वगैरे. किंवा ते छोटे डबे तर ते आठ-आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते खराब होत नाही. आणि आता दोन दिवसापूर्वी मी घरगुती दही आणलं म्हणजे जे बा जरा तश खेड्यातल्या बाया येऊन बसतात ना, तर मी ते संकष्टीच्या दिवशी आणलं आणि त्या दिवशी ते राहिलं खायचं आणि दुसऱ्या दिवशी मी त्याची लस्सी बनवावी म्हणून मिक्सर लावलं तर ते सगळं खराब झालं. तर मग माझा मुलगा म्हणतो की आई आपण आ आठ-आठ दिवस दही आणून ठेवत कधी खराब नाही होत हे कालच आणलं आज कसं खराब झालं? मग विचारचक्र चालू मला क की त्याच्यात वेगवेगळे केमिकल घातले तर तुम्ही आठ दिवस ठेवा नाही तर महिनाभर ठेवा ते खराबच होत नाही म्हणजे आपण ते केमिकल सकट खातो. आणि हे जे घरगुती आणलं हे लगेच म्हणजे त्याच दुसऱ्या दिवशी ते खराब झालं म्हणजे ते खाण्याच्या लायकीच राहिलंच नाही म्हणजे आपल्या पोटात चांगलंच जाणार ते जर तिथून आणलं तर पण सगळ्याच गोष्टी तशी आण
शक्य नाही आणि बाजारात कुणावर विश्वास ठेवायचा हा पण प्रश्न आहे. कुणाकडे आपल्याला एवढं चांगलं खात्रीच मिळेल आता कसं झालं माहिती खेड्यातल्या लोकांच जीवन सुखकर म्हणाव तर खेड्यात लोक जास्त फवारण्या कराय लागले शेतामध्ये. उत्पन्न वाढवण्यासाठी. आणि झालं दुधाचं तेज, दह्याचं तेज, खवा बघायला गेलं त खव्याच पण तसच कराय लाग. म्हणजे प्रत्येक पदार्थात काही ना काहीतरी आहेच की जे आपल्याला नको आता आम च्या इकडे आम्ही बघतोत खवच्या वगैरे भट्या असतात पण म्हणजे अक्षरशः त्या खव्यात उंदीर मेलेले, पाली मेलेल्या तसले खवे अं शहरांनमध्ये येतात आणि आपण चवीने त्याचे पेढे वगैरे खातो. म्हणजे ते बघितलेलं किंवा कु त्रे दिवसभर त्या ह्याच्या मध्ये बसलेले ते काय थोडं जगभर पाणी टाकणार वि सळणार रात्रभर कुत्रा त्या कढाईत बसले मग जगभर पाण्याने त्याला काय होणार आहे. पण ते नाही ते तसंच म्हणजे करणारा पण व्यवस्थित करत नाही. त्याला फक्त पळायचं असतं लवकर उरकायचं असतं. पण त्यामुळे किती जणांना विषबाधा होत असेल किंवा काय होत असेल त्याचा विचारच नाही.
मगाशी तुम्ही म्हणालात की कुठे गैरप्रकार चालले असतील ते कळवायला पाहिजेत. तर आमच्याइथे एक आईस्क्रीमवाला होता त्या अगदी सुरुवातीला साय कल वर आईस्क्रीम विकायचा आणि नंतर हळूहळू त्याची अशी त्यांनी चार दुकान टाक ली आणि फेमस झाला एकदम आणि मग आमच्यातलाच ऐक पत्रकार होत त्यांनी त्याचं घर शोधून काढलं कशाला बघायला की इतकं छान कसं काय बनवतोय त्याच्यात काय-काय टाकतोय म्हणून. आणि ते सगळं बघितलं तर गटाऱ्याच्या कडेला असं ते सगळं बनवत होते त्यातलच पाणी घेत होते ते वाहून येत होते आणि त्यांनी मग पूर्ण ते पेपरला वगैरे दिलं सगळीकडं. कंप्लेंट केली आठ-दहा दिवस खूप गव गवा म्हणजे सगळीकडं बातम्या सगळ्यांच्या स्टेटसला की बघा हे हयाच अस-अस झालंय आणि त्याच्यानंतर त्यांनी कुठ पैसे भरले कोणाला फोन केला म्हणजे जेमतेम आठ-दहा दिवस त्याच दुकान बंद राहिलं आकराव्या दिवशी पुन्हा सगळं तसंच्या तसं चालू आणि त्यांनी सांगितलं की नाही ते चुकीचं होतं माझं खूप असं प्रगती होते म्हणून जळून त्यांनी माझ्याबद्दल अशी बदनामी केली.
हो ते पैसे देऊन पण बरेचसे प्रकरण दाबले जातात आजचा हा आजचा विषय पण आपल्याला कोणाकडे हां.
देणारा आहे तो जीवाशी खेळतोय म्हणजे आता तर खूप कठीण झालंय आणि ह्या सगळ्यामुळे कॅन्सर हृदयरोग हे ते सगळं वाढत कॅन्सरचं प्रमाण तर खूप प्रमाणात वाढल.
हो हो आपल्याला आता बोलायला खूप विषय आहे. पण आपला टाईम संपलाय आता.
हो ओके.
चालतेय ओके हां कॉल करेन.
छान वाटलं बोलून.
हो मलाही.
चालेल.